हॅलो ह अ
चोर जात नाहीयेत ना
नाही, नाही लगेच माझ पण ल कक्षा आहे आता हा माझा शेवट हा झाला की मग तू कर तुझी किती शिल्लकेत
माझा नवीनच टास्क चालू झालाय ह त्यामुळे माझे पण पाचच आहेत आपण होतील तेवढे करूया तसा काही प्रॉब्लेम नाहीये किंवा मग मी तुम्हाला उद्या करेन.
चालेल चालेल माझा हा एक आहे पहिल्याच ह्याचा पाचचा माझं म्हणजे पहिलंच नाही झालंय त्याच्यामुळं आता मी ह्या विषयावर तेच बोलत होते की काल मी सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली एक लेडीज आहे ती छानली तर न असं म्हणजे व्यंगात्मक लिहितो ना आपण टोमणे मारतो त्या टाईप
हा, उपहास हा.
तिनं तसं लिहिलं होत की कुठेतरी तिने वाचल की बायका पोडगी मागून नवऱ्याला ब्लॅकमेल करण्यासाठी पोडगी मागतात तर मग तिन हा मग तिन त्या त्याच्या व लिहिलं होत की पुरुषांना तुम्ही पोडगी मागू नका ह असं तिचं शीर्षक होत, त्याचं आणि तिने खाली लिहिलं होतं की. पुरुषांनो तुम्हाला जेव्हा घरामध्ये सांगतील की तुझं शिक्षण थांबव. मग तू कुठल्याही वर्ष चला अस. तर तेव्हा तुम्ही तुमचं शिक्षण. थांबवा. तुमचे आई वडील म्हणतील तिथं लग्न कर.. तू तुम्ही तुमच्या बायक च्या घरी नांदायला जावा मग तिथ तुमच्या सासू चा ग तुमच्या मेव्हण्याचा तुमच्या मेहूनी चा आदर करा त्यांनी तुम्हाला किती उलट बोलले तरी तुम्ही उलट न बोलता त्यांची सेवा करत राहा. जेवण करा त्यांना जेवण वाडा त्यांचे कपडे धुवा आणि याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा करू नका. तर तुम्ही कसं चुक लयक तुमचं जेवण कसं खराब झालंय तुमचे कपडे कसे निघाले नाहीत तुम्हाला भांडी कशी घासता येत नाही हे ऐकून घ्या.. आणि मग तुमच्या बायका कामला जाऊ द्या आणि तुमची बायको संध्याकाळी आली की तन तंत करून.. त्या ऑफिसचा राग तुमच्यावर काढल. तरी तुम्ही तिला उलट बोलायच. नाही तुम्ही तिला पाणी द्यायचं चहा द्यायचं. जेवण द्यायच आणि मग आता निसर्गाने ती सोय केल्यामुळे तुम्ही बेबीला जन्म तर देऊ शकत नाही. पण तुमच्या बायकोनी जन्म दिला. सहाव्या महिन्यापासून तुम्ही करिअर सोडून त्या बेबीसाठी घरात बसा बसला असला तर त्या बेबी नि सु केलं तर तुम्ही उठा आणि धुवा मग त्या बेबीला कुठ करा त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल. तर तुम्ही निघून जायचं हा बाय? बायकोला तुम्ही पन्नास वेळा विचारा जाऊ का जाऊ का ती- जा म्हणली तरच तुम्ही जायचं. आणि तरी तुम्ही उलट बोलायच नाही दहा रुपयासाठी तुम्ही तिला दहा वेळा हात पसरायची की मला पैसे पाहिजे दे ग मला पैसे पाहिजे दे ग मग ती तुम्हाला चार वाक्य सुनवणार की मी काम करतोय? मी घाम गाळतोय? तु घरात बसून खातेस तुला उडवायला काय जातय? असं सगळं झाल्यानंतर. तुम्ही फार वैतागुण जाल तेव्हा तुम्ही घटस्पोट घ्या आणि बायकोकडून पोटगी मागू नका आणि खाली मग टीप दिलेली कि ही काही पुरुष हच्यात अपवादात्मक आहेत असू शकतात. पण नव्यानव टक्क्यांबद्दल मी असं बोलते
ओके आता ह्यात पण ना नव्यानव टक्के जे आहेत. की नाही ती काही पुरुष आप- होआ तर म्हणाली का नाही. त्यामध्ये आप- संवादातमक परिस्थितीत येवढं कोण सहन करत नाही पहिली गोष्ट- सह ना आपवादात्मक. परिस्थितीत कुठपर्यंत येतात पुरुष माहितीे हाय. का लग्न तिच्या घरी जाती
हम्म
तिथला व्यवस्थित संगळ्याना समजून घेण्याचा संसार करतील पण त्याच्या पुुढं ते जाणार नाहीत.
नाही- नाही त्यांनी तिला त्यांना जायला सांगितलंच नाहीये तिनी उपवासात्मक लिहिल य ना. म्हणे बायका हे सगळ करतात आणि तरी तुम्ही म्हणता की ब्लकमेल करून पोडगी घेतात तर हे केल्यानंतर पोडगी बनते ना तुम्ही? प्रसंग इमेजिन सुद्धा करू शकत नाही? आणि तेवढं ती सहन तेवढं ती सहन करतीय. आणि तरी तुम्ही तिलाच नावं ठेवत. ते
हो पण खरं सांगू का कस झाल य पुरुषांच्यातले पण चार नग आणि स्त्रियांच्यातले पण चार नग असे आहेत. की त्यांच्यामुळ पूर्ण पुरुष जातील आणि पुरुष पूर्ण- स्त्री जातील ते तंस ऐकून घ्यावं लागतंय. कारण मी अशा स्त्रिया बघितलोय की खरोखरच त्या तशा. करताय.
हम्म
खरोखरचं त्या तशा त आहेत आता त्या दोघांचं प्रोफेशन डॉ क्टर आहे. मी खोड नाही बोलणार. जवळची म्हंजे जे माहितीतली फॅमिली आहे दोघांच प्रोफेशनल डॉक्टर आहे. मूल नाहीये त्यांना. दोघही शरीरयष्टीनं फॅट आहेत त्यामुळं दोघांना पण अजून नाहीये. आणि आता ते चाळीस च्या वर गेलेत. पण ती डॉक्टर म्हणवणारी
हम्म
कोण आज कमी नाही. बऱ्यापैकी म्हणजे गावच्या पॉलिटिकल फॅमिली मधून येतात ते. तर दोघांना च घरातलं वातावरण असं आहे की ती म्हणजे त्यांची जी सौभाग्यवती आहे ती एवढं त्यांना हे करते कि मी त्या पुरुषाला कितीतरी वेळा त्याच्या बहिणीसोबत बोलताना बघितलय आणि नुसतं बोल ताना नाही अक्षरशः तिच्या खांद्यावरती डोकं ठेऊून रडलाय तो पुरुष म्हणजे त्याला किती जाच होत असेल विचार करा स्वतःच्या घरात.
बापरे आणि डॉक्टर असू
किती सहन किती सहन करत असेल तो.
आणि आता बायकांच्या बाजू ने बरेच कायदेत.
त्याचा, त्याचाच फायदा घेतात आणि मला तर पटत नाही कधी कधी त्या माणसाकडें बघितल्यावरती तो असा असेल किंवा त्याला काही असा फॅमिली इशू असेल स्वतःच हॉस्पिटल आहे. पैशांची कमी नाहीये हा बहीण बोलू शक नाही म्हणजे बहिणीन प्रेमविवाह केला होता, म्हणून बहीण बोलू शकत नाही.
हम्म
म्हणून ती बहीण म्हणजे माहेरी जास्त जाऊ शकत नाही फक्त वर्षातन जेवढं माहेर पण करायचं असतं म्हणजे एक साडी चोरी काय करतात ती तेवढं करते त्याच्या पलीकड तिला बोलायचा किंवा फॅमिलीमध्ये एंटर करण्याचा अधिकार त्यानी ठेवलेलाच नाहीये. पण तो भाऊ ये तो जातो आणि खूप अती झाल्यावर त्यानं इथं आल्यावरती म्हणजे मी पण त्यांच्या फॅमिली मधलाच एक हिस्सा होतो त्यावेळेला तर त्यावेेळेला ते संभाषण मी ऐकलं मला अक्षर म्हणजे हलं आतून
अरे बापरे!
म्हणजे चाळीस वर्षाचा माणूस जर रडत असेल आणि एवढं सगळं झाल्यानंतर बरं अशा व्यक्तीजवळ येऊन सांगतोय ज्या व्यक्तीला घराबाहेर काढलंय आमचा संबंध नाही य म्हणून त्या व्यक्तीजवळ येऊन जर तो अशा मनातल्या गोष्टी सांगत असतील तर त्यातली एक तरी गोष्ट खरी असेल- ह
हो प्रश्नच नाही, आणि जेव्हा पुरुष रडून सांग ते खरंच कारण पुरुषाला जन्मता अस सांगितलं जात की तू रडाय
रडायचं नाही, नाही ती पण एक गोष्ट आता ती टाळू की आपण कि अं काही जण खोटेच असतील जसं मुलींना म्हणतात तसं पुरुषांमध्ये पण खोटेच असतील असं म्हणू पण मी काय म्हणते आपण कोणाशी बोलणार एवढ्या? जवळच आता ज्यांना ओळखतोय त्यांना तिथेच रडणार ना आपण किंवा एवढ आतल्या गोष्टी सांगणार. आता तसच होणार ना तू कुणाला सांगतोय ज्या बहिणीला घराबाहेर काढलय? तिच्या न काही फॅमिलीमध्ये एंटर करण्याचा त्यांनी मार्गच ठेवलेला नाही त्या व्यक्ती जवळ येऊन स्वतःच्या आयुष्यात ले प्रोब्लेम सांगतोय ते ही इतक्या डिटेल. की माझ्या च्या नी आता होत नाहीये. मी काहीतरी करतो बघ स्वतःचा.
हम्म.
म्हणजे तू असे ह्या शब्दात बोलला की मी स्वतः डॉ डॉक्टर आहे मला माहिती कुठल्या गोळ्यां घेतल्यावर डोस जास्त झाल्यावर जातात. म्हणजे मरतात पण मला ते घ्यायच. ची सुधा परमिशन नाहीय. म्हणजे विचार करा- काय लेवलचा मानसिक त्रास असेल त्याला की म्हणजे तो मरू सुद्धा शकत नाहीे.
पण आता डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर कोणाच्यात कमतरता आहे काय हे तर निघालच असेल त्यांच्यात.
ते भांडण असणारच आहे की ते भांडण असेलच थोडा पण
त घेऊ शकतो.
मुलांच्या वरूनच नाही. जनरली सुद्धा ती बाई असेल का म्हणजे घरातली एकूण एक काममध्ये डॉक्टर करततात. करू देत करू दात करू देत हा. करू देत काही दुय्यम नाहीये पण त्या करतच नाहीत काय? सगळं त्यांनी करायचं आणि बाहेर मात्र चेहरा अस ठेवायच की जस आपण ओळख करून देतो घरच्यांशी हे माझे मिस्टर. हे जे डॉक्टर आहेत.
आता हे तर एज्युकेटेड आहेत मी लहान असताना आमच्या शेजारी एक ख्रिश्चन फॅमिली होती. आणि पूर्ण अशिक्षित बाई होती. म्हणजे अंगठ छाप सई सुद्धा येत नव्हती. तर ती बाई काय करायची माहि ते का घरात नवऱ्याला मारायची आणि स्व याच ओरडायची जोर जोरात मला वाचवा मला वा चवा. आणि एकदा तिनं रागाच्या भरात त्याला चावली छातीला आणि बाहेर आल्यावर आम्ही म्हटल काका तुमच्या छातीला काय झालं तर म्हटलं कुत्री चावली, आणि ही पटकन म्हणते आतून कुत्री आहे मी, कुत्री आहे मी मग आम्हाला तू चावलीस का? मी कुत्रीला म्हणलो होतं मग आम्हाला कळल आणि मग ते माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते ते म्हणले मी एकदा फक्त थोडस खिडकी उघडी ठेवतो आमच्या लाकडाच्या खिडक्या होत्या अशा उघडायच्या तर फक्त तुम्ही बघा तर मी शेप का सारखं माझ्या वडल्याच्या मागून आणि आता मध्ये बघतोय की त्यालाच धरून माराय लाग ल्या आणि हीच ओरडाय लागल्या अर मला मारल मारल मारलं मला वाचवा वाचवा आणि एवढा दिवस आम्हाला हा तेवढा दिवस आम्हाला वाट त होतो की बाई किती बीचारी आहे ही माणूस रोज येऊन हिला मार तय. आणि त्या दिवशी डोळ्यान बघितल्यावर सत्य परिस्थिती कळली की बाई खटारडी आहे बाबाला माराला लागले आणि स्वतःच रडायला लागले मला मारतोय मला मारतोय
तेच म्हणून ह्या अशा काही चार लोकांच्या मुळंना आख्खी च्या आख्खी पुरुष जात जशी बदनाम आहे तशी स्त्री जात सुद्धा बदनाम झाले की स्त्रीया ब्लॅकमेल करतात पण प्रत्येक स्त्री ब्लॅक मेल करत नाही. कारण तुम्ही तिथं खरोखरच शिक्षण थांबवलेलं असते आणि वयाच्या पस् तीशी चाळीशी मध्ये जाऊन पुन्हा शिक्षण घेऊन पुन्हा उभं राहणं नॉट अ जोक. कोणाची खायची गोष्ट नाही ये ती एक तर तुम्ही मेंट्याली टि की दुसऱ्याचा गुलाम असल्यासारखी बनवता आधी आणि नंतर स्वतःच स्व स्वतः उभा राहण मोटिवेशन ची किती गरज आहे. त्यात सपोर्टला ना पुरुष, ना सासर, ना माहेर, ना मुलं, कोण असणार आहे? आणि समाज अशा नसरेना अस हां आणि समाज तुमच्याकडे अशा नजरेनं बघतोय ना, हिच्यत इथच काहीतरी दोष आहे, म्हणून त्या पुरुषांना आपले, हिच्यातच काहीतरी दोष आहे, म्हणून फॅमिलीन टाक ते
नाही पण आणि अशी पुढं गेलेली पण, समाजाला सहन नाही होत, म्हणजे ती तिच्या मेहनतीनं गेली ना? तरी तिनं कुठं तरी काहीतरी एक तोंड काळ केली आणि गेली पुढं, मग जेव्हा तुम्ही तिच्या, हां तिच्या यशापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही तेव्हा तुम्ही तिच्या चारित्र्यावर बोट उचलणार लगेच
आहे, फार-फार-फार डेंजर म्हणजे बोलावं ति त कमी आहे, पण काही खरंच लोक म्हणजे ना आऊट ऑफ द बॉक्
आपलं, आपला वेळ संपलाय माझे चार झाले, तू कर आता
अं करा, करा, तुमचा शेवटचा करून घ्या.
नाही राहू देत. एक सकाळी फुकट गेला नाही का, आपण केला तेव्हा? आता मला परत घ्यावं लागेल तसं, तू कर आता, हं हं हं